ह
हॅलो
आवाज बाळा
हा बोल ना
मला लावा
हा इवराला इवराला काय चालू हाय हॅलो हा काय चालूय हाव ना युवराला ना
कुरकुर कुरकुर कराला जास्त हम्
कोणाचा फोनचा आहे माझा आहे का तुझ्याहय
माझा फोनचा आहे ते प्रॉब्लेम
काय झालं
काहीच नाही ब काय काम केलं आज
आज का आज काय नाही दनी टोचली जर शित्तुरी मधे
हम् हो का यावर इवरला
राहुदे दोन चार मिंट चालू
हो
राहुदे दोन चार मिंट चालू
हा दोन चार मिनटं चालू राहुद्या, दोन चार मिनटं जाईन कटळुन जातं आता हो असं वाजून वाजून हम्म हा वाजून वाजून कटळुन जातं, तसं का होतं काय माहिती नोडीत बे का असतच हम्
बरला काय जास्त मग
ते च अंदज ठरलं त्यासाठी काकाम कराला ह
माझे मागून किती पंधरा झाले होते पाच पाच राहिले ते काही केल्या गेल्याने
सोडून दिले या
नाही ना ते पूर्ण झालं म्हण राहिलं आता काल आ ज सकाळी ओपन करून पाहिलं मी काल तर हम्म ये नवीन आलेन दुसरे परत आता
आलेल का हो का त्याचे पण प्रॉब्लेम येत.
हम्म दाखव ना नूस त्याला मी सांगेन.
हम्म.
झाली पेरणी. पेरणी झाली?
याच्यात तर काय झालं तेच कळत नाही कुर कुरु कुरकुरु जास्त बदलला आवाज रचा.
ह ह हाहा. ते मशीन का एखादं मशीन चालू असल्यासारखं. दोन तीन मिनिटं चालू राहू द्यायचा अण कट काराचा.
कर आले नंतर भेट झाली की बोला.
नाही नाही माझं झालं आता माझं ती पाच राहिली होती पण ते दाखवून नी राहिलं आता.
माग म नंतर ते त्यांना किती वेळेस दिले. भेटल्यावर तेन डबल पैसे आलेन तिला?
कोणाला?
किती आले?
पालटच माती पाल अह
हो का मला बी आलेंन डबल.
हा का?
मला एक दिवस काय किती चौतीस रुपये आले.
अ
चौतीस रुपये आलते मला आता माग एक दिवस.
हा का?
हअ.
केले ना!
केलेवा
हम्
चालल मग ठेवू का?
हा तिकड पाहिलं